हॅलो, हॅलो.
हा हा आता येतय आवाज.
हा हा. काय म्हणत होती?
काही नाही. तुम्ही शिहुरला गेले होते ना आता.
हो हो. हॅलो हॅलो. हॅलो,
हॅलो,
हा हा. हो येतं येतं.
हं. काही नाही सिओरला गेले होते ना तुम्ही?
ह हो. शिवुरला जाऊन आलो ना.
आवाज कशाचा येतय?
हॅलो हॅलो. हं.
हा हा. आता येतय बरोबर आवाज.
हं हं. ते टी व्ही चालू होती ना.
हा अच्छा! काही नाही म्हट ल सिहोरला गेले होते, आम्ही जाणार होतो सिहोरला. तर काय काय आहे बघण्यासारखं वगैरे? आजकाल खूप लोक चालले ना तिकडे. रुद्राक्ष वगैरे मिळते वाटत तिकडे. आम्हाला रुद्राक्ष आणायचं होतं. तर आता मिळ मिळते का ते?
आता कसं काय चालले तुम्ही?
काही नाही आता नवीन गाडी घ्यायचा प्लॅन चालू आहे. म्हणजे बुक केलेली आहे. आता आणली गाडी कि मग सर्वात पहिले कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ. नंतर तिथून सिओरला जायचा विचार आहे. मग मला आठवलं की तुम्ही गेले होते. आता एवढ्यात तर विचारून बघाव म्हटलं की हे भेटत आहे का? रुद्राक्ष वगरे. हॅलो, हॅलो, आवाज नाही येतय का? हॅलो, आवाज नाही येत आहे?